डिस्कनेक्ट झालता वाटते कॉल.
हांल प गलां मडक
हो कंट झालां होतां
वेळ पूर्ण नाही झाल्या की ते कट होते ना
हो तसंच झालं
कंटिन्यू आपण तसं एका माणसाला अ जवळजवळ चार वेळा कॉल कंटिन्यू करू शकतो बहुतेक
हो
होऊंन जातांत नां एकां जणांला चार वेळां तरी कॉल केलां
हो नां
तरी व्यवस्थित होऊन जातं ते हो टार्गेट तेच आहे समजा एकशे ऐंशी तीनं मिनिटं आहे नां
हो नां
एकां माणसाला चाळीस मं राहूं दयचं दुसऱ्यां दिवशी करायचे चाळीस
हो एकाचं दिवशी चार वेळां कॉल करूं शकतो आणि दुसऱ्या दिवशी परंत करूं शकतो
म्हणजे एका दिवशी चार वेळा कॉल केल्या त्यानंतर अर्धा ते एक तास वेट करा
हो पण दुसऱ्या दिवशी परत त्याच व्यक्तीला कॉल करू शकतो
हो करूं शकतो तसं कांहीं नाहीं
मलां वाटलं नाहीं करूं शकतं
नाहीं करतंताय
करतां येतं
हम्मं
मलांही नाहीं कायं
त्या श्रुतीला डबल कॉल करता येतय काय मग.
हो का बरोबर मंग तुमची चष्मां आलीं बाई कशी बनवायली स्वयंपाक
चष्मेवाली बाई नाहीं बां आपल्या इकडे जबरदस्तं चष्मेवाली बाई कोणं द्यायला लागे
होती नां तुमची इथं चष्मा वांली बाई
अ तिथली पैसे नाही दिले ती गेली का घराला?
गेली का?
हम्मं
द्यायची असते ना पेमेंट करायची ना कशाला अडगून ठेवायची.
तल्या बोलण्याची पेमेंट द्याय लागत ति स्वयंपाका.
हा. बोल द्याची द्या लागत होती कोणाला तुम्हाला बोलत होती ती बोलणं खात होती.
काय एक्स्ट्राचं बोलण.
काय?
एकत तर काही दुसऱ्याला बोलून.
हो का.
होते घरात बाहेरचे भांडण घरात आणायची.
ज ह. हो का.
त्याला काही फायदा नाही ना तस अच्छा. पाहिजे घरात कोणी ना कोणी करमणूक. अच्छा तुंभपर्यंत झोपला वाटते मला आता.
नाही नाही झोपला नाही आमचा कुंभकरण अजून मोबाईल पहाला.
हा आता तिला झोप येत होती दोन मिनिटं आधी.
हो का.
आता लगेच मोबाईल पाहतता एक वाजेपर्यंत मोबाईल पाहते येथे.
हो.
हम्म. आता इकडे आमच्या इकडे रा रामायण चालू झालेलं आहे.
हो.
ते रामायणशी संपलं की तोपर्यंत एक वाजू दोन वाजु. ते तवे पूर्ण करून घ्यावं लागतं पहिले.
हो. हम्म आणि ते तर चिनीबाई बी आहे. ह.
अच्छा.
हो मुंगळ्या मुंगळ्या डोळ्याची आहे अ.
च चैनावरर्ण ऑर्डर इट.
हो. मुगळ्या मुगळ्या डोळ्याची आहे.
जहाजामध्ये टाकून आणली की बस येईन. विमानना कारण म्हणज.
हो म्ह पुनली. जम. हम् एवढल एढ लिडोळे. हो.
बरं आहे ना अंधारात गेले काहीच दिसत नाही.
हो. हो.
गरत गेली की आडवा पाय करायचा.
ह पडती खाली.
थंशी पाहिजे.
तर कंबरेला दोरी बांधून ठेवायची, पडली की डब्बल उचलायची, दोरी पकडाची वरून.
तसं कराय लागेल, मस्त आयडिया दिली तुम्ही हा. एकदा ट्राय करून पाहू काय की.
कबरेला दोरी बांधून ठेवायची, पडली की ओडायची दोरी.
एकदा ट्राय करू बघतो तशी. ट्रायल घ्याय लागेल एकदा, पण मला बी त्याच्या डुबटीने भेटेल मग.
मला विचारावं लागेल ना, कीती तुमच्या हित चायनाची. डॉल आणली का चैनावररून. कोणी डॉल आणली का म्हणून विचारायला लागलं घरी आता.
हो विचारा ना. डॉल नाही. डॉल थोडी हाय, बाई हाय बाई.
बाई हाय चुडेल हाय.
ह तुम्ही म्हणली होती.
हो का.
हो. मी नाही ना म्हणू शकत.
अ चांगले आहे.
हम्म, तुम्ही म्हणले ते.
नशीब पाहिजे माणसाला, चायना वरून म्हणून काय आणायचं वस्तू ते.
हो लई.
ह नशिबा शिवायच काय भेटल का आजकाल. हो आहे ना, वेस्ट इंडीज मधून आणलेलो.
हो का.
मोग्यांब खुश होवा आहे, आमच्याकडे मोगेंब आहे.
मोग्याम्बो आहे का, खुश होते की नाही.
खुश व्हायला पर्यायच नाहीं, झाल्या शिवाय.
नाही का.
हम.
मग गुबारा पूजून जाते का.
बड्डेचा.
मला मार बसयला.
त्याला बाहेर नेऊन हवे सोडायला लागते. ह
मला मार बसेल ना पण.
नाही त्यात काही तेवढं ऐकू येत नाही ना.
नाही का, तिथही बरं आहे.
हवेत सोडलं की ते वरती जातो.
हो का मारायची ना मग एखाद टाचनी.
टाचणी मारायच नाही त्यात, हवा भरायची उलट जास्त वरती गेला पाहिजे.
हा अजून हवा भरायची. बर हाय, बरं हाय. भरत जा मग रोजची.
दिवस भरून कंटाळा येतो म ते करायला.
भरत नाही का म
काय कराव आता
हो, ऑप्शन नाही काय?
काहीच ऑप्शन नाय आता
हम्म ऑप्शन कशाला पाहिजे तुला, काय?
तिकड कसं चालूय बाकी
चांगलं चालू आय. मस्त हाय.
जॉब वगैरे काय म्हणतय तुझा?
चागंलय. दहाला जाणं पाचला येणं पाच साडे पाचला आता उद्यापासून एक्झाम चालू होणार ये तिथं.
दहाला जायचं आणि पाचला यायचं.
हो पाच साडेपाच होतात घरी येईपर्यंत
आणि पेमेंट
पेमेंटचं काय अजून बोलेच नाय, आता महिना झाला. घ्याय लागन, म तेव्हा समजते किती द्याईले किती नाय ते
का लागे ना पेमेंट बी तसच घायची.
पेमेंटच काय बोलले नव्हते तेव्हा जॉईन होतानी आता एक महिना झाला. आता घेतल्या ची नंतर कळते किती देणार येत ते.
हो ना कारण कसंय पेमंटचा व्यवहार पहिले क्लिअर करून घ्यायचा.
चार देतील. अंदाजी माझ्या
हो का
चार म्हणलं तरी खूप कमी होतात न म
खूप कमी होतात.
कार्यामध्येच जास्त पेमेंट पडते ना व्यवस्थित केलं तर रोजच
हो ना.
असे दोन चार कॉल केले त दहा रुपये कॉल प्रमाण तीन चार कॉल चार चारशे रुपये त अशेच होतात ते
हो. आरामात पडतात. इथं होती ना उचलली, हो बोलायचच हाय. बघतो पुढच्या महिन्यात नाय त ते इथं होणारच हाय ना चालू, काय ई आय चं
ई आय चं पुढच्या महिन्यापासून चालू होणार
त्याच्या पुढच्या महिन्यात सप्टेंबर मध्ये तेव्हा सोडतो ते म, काय?
सप्टेंबर पासून चालू होईल ते, ऑगस्ट पासूनच सुरू होईल, पण सप्टेंबर ऑगस्ट मध्ये रिक्वायरमेन्ट म्हणजे रिक्रुटमेंट चालू होतात ना.
हो हो. म्हणून सप्टेंबर जाते का?
हो एक महिना तेच्यातच जाते ना, ट्रेनिंग वगैरे घेणं
सप्टेंबर मध्ये झालं की, पुढचा महिना तेवढा करतो. मग त्याच्यानंतर तिकडं
इंटरव्ह्यू वगैरे घेणं. त्यामध्येच एक महिना चालला जातो. नेटवर्क नाही आहे ना तिथं? ते यायचं म्हटलं ते ट्रेनिंग घेणं आणि त्याच्यात जाते एक महिना.
हो मस्त पडते ना, त्याच्यात पण
हो त्यामध्ये पण खूप चांगलं आहे.
हो. चांगली आहे. त्याच्यातपण बरं ठेऊ का?
डायरेक्ट ठेवू का नाही. कॉल कट होऊ देन. असं काही कंपल्सरी नाही आहे. त्याच्यामध्ये दहा मिनिटं पूर्ण झाले म्हणून
कसे आहे बच्चे?
ठेवणं कंपल्सरी नाही आहे. ऑटोमॅटिक कट होवू दयायचा कॉल.
अप्पाचे
नेटवर्कमध्ये आहे का तू?
हॅलो,
नेटवर्क मध्ये आहेस का तू?
काय?
नेटवर्क मध्ये आहे का तू?
हो हो आता यायला. जरा जोऱ्याने बोला मला ऐकायला नाही आलं.
म्हणलं कॉल ठेवण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक कट होतो कॉल.
हो का.
हा,
मला माहितच नव्हतं.
नाही ते ऑटोमॅटिक कट होत.
हम्म हम, मला माहितच नव्हतं हे ऑटोमॅटिक कल कट होते ते.
कारण ते पाहिजे तेवढे मिनिट भेटत नाही दहा बारा मिनिट
हो का.
हम्म,
मला कट होते ते माहित नव्हतं. मी ठेवायची.
नाही ठेवायचे नाही ते. दहा मिनिटाच्या पुढे गेलं तरी चालते.
दहा मिनिट झाले की कट करायची मी.
आता बघ तू बोलत आहे ते ऑटोमॅटिक कट होऊन जाईल मग ते.
तिथंच आहे. काय?
काय झालं?
काही नाही. काही नाही. तिथंच आहे ना, ह ह, चालू आहे.
हॅलो,
काय?